हॅलो!
हम्मं बोलां हॅलो! बोलां नां.
काय चाललं?
तुम्हाला सांगू का? माझ्या सारखा पसारा कोणीच काढेल नसलं, पूर्ण दप्तर उचकुन ठेवला आहे ईकूण तिकून.
हाव का, भैय्या नच?
त्यांनी काढले, त्यांला म्हटलं अरे बिनाकामा च्या वह्या बाजूल ठेवा, कामाच्या वह्या बाजूला करा.
हा
देऊन टाकलं जाईल रद्दीमधी, निसती पसारा पसारा करतात म्हटलं तुम्ही, जर पोरांनी ते काढून ठेवल ते आवरण
मुलांचं तसच असतं ना.
आ
हम्म बरंय की. आता शाळेल सुट्ट्या लागल्या असलं ना त्यांच्या?
नाही ना अजून पेपर झाल्याशिवाय नाही ना.
हाव का
हा
पेपर सुरू ये का?
नाही आता सुरू होईल पेपर पण
हो का? अ दीदी कितवीला आहे आपली?
दीदी ती का?
आ आणि भैया?
भैय्या आठवीला, हा
बरंय दिदी लहान आहे समजा
दिदी लहानी आहे ना
आ मंग दोन्ही पण हा उंच आहे ना. चांगलं भैय्या चांगलं लक्षात राहिलं माझ्या दिदी नी राहिली अजून ते भैय्याल दोन तीनदा पाहिलं ना.
हा हा, मला तर सगळेजण म्हणतात, दिदीलाच पाहिलं आहे आम्ही भैय्याला नाही पाहिलं.
मी भैय्याला पाहिलं, हा आणि भैय्यालाच पाहिलं मी, त्या दिवशी बी आम्हीआलेलो होतो, शाळेतून आल किती व्यवस्थित दप प्तर ठेवलं, मला खरंच नवल वाटलं त्याच्या त्याच्या परत लगे कामाला लागलं. म्हणजे कसं शिस्तबद्द दिसल एकदम असं, बेशिस्तपणा नी अजिबात.
काहीच नाही, ओय खाली ठेव मला अभ्यास करणे याच्यावर.
मधी मधी डिस्टर्ब करायचं काम नाही म मम्मीच्या मैत्रिणी बसल्या त.
हम्म तेवढा हाय असं पण नाही करत तो मधी मधी.
आम्ही इकडं पण आलो ना त आमचा विषय झाला म्हणलं पहा बाई किती भारी.
हा हुशार आहे न तो तेवढा.
हा हुशारच पाहिजे हुशारीचाच जमाना आहे हा.
मग आता तो ते एम एम एस ची क्लास होते न तेचे
हा
त्याचात बी नंबर आला भाभी त्याचा.
पहा बाई पण तुम्ही पण चांगलं हे केलं न समजा क्लास ते लावून दिले.
हा मंग क्लास लावले होते, म्हणावं लागत होत त्याला चार वेळेस कर रे भुवा अभ्यास, कर रे भुवा अभ्यास
हम्म तेंव्हाच लकराचे आपण जसं वळण लावलं तसं लागत ना.
तसंच लागत.
हम्म नाही छान हे. कल्पना ताईच काय चालू ये आलता फोन बिन?
अरे कल्पंना ताई लय बिझी कॉल केला का त्यांची गिरेक चालू रहात्यात. मंग मला मी नंतर करती मंग तुम्हाला सांगू का तो नंतर कॉल येतच नाही लवकर आठ दिवस होते तरी येत नाही.
हा तसंच ये मग मी तर लई दिवसान बोललीच नाही आता एकदा वाट
मला मी म्हणीत्या तुम्ही येणार होत्या काय झालं?? म्हणलं असं असं झालं आणि त्याच्यानंतर आपलं बोलणं झालंच नाही ना..
नाही त्याच्यानंतर मग विषयच नाही खरंच.
आणि मग मला म्हणे तु मी म्हणलं अहो मी माझं बी काम चालूये म्हटलं मी कुठच भाभीन कॉल केला विचारला पण नाही म्हण त्यांच्या वडलांची तब्येत कशीये काय ये??
हं
मलाच आस
नाही खरंच हो आता ईदीचे दोन दिवस आधी च आले मी माझ्या वडला फोन त्यांची ना घडीत तब्बेत चांगलीये तर घडीत वाईट असं होऊन राहील काय करा लगे आता परत उद्या जान आहे मला तिकड आजच्या दिवस आहे घरी. आता उद्या परत त्यांच्या डोळ्यात त्रास हुन राहिल ते तपासून आणायचं. ते काय करते माझी भाऊ राहत्या सोबत भाऊच काढते आम्ही निशु सोबत जाते पण ते म्हणते चल आमच्या सोबत.
अरे एका एका टाईमाला काय होत भाभी??
हम्म..
आपण काही करत नाही.
नाही..
पण मग आपला दिलासा ये होतो त्यांना दुसरं काहीच होत नाही.
खरंच ये. बरोबर ये.
हा त्यांना म्हणजे सपोर्ट आ राहातो बा.
हा हा सपोर्ट म्हणूनच बोलवतोय मंग त्यो मला.
आपण कुठं काय करणार ये आता त्यांना सगळं लवकांना दिलं असत.
हाव हाव.
आपून काय फक्त जाऊन उभं राहायची मालकी.
तुम्हाला खरं सांगू गीता ताई माझ्या वडलांनी लेका बरोबर मला हिस्सा दियेले. हाव खरंच ना. त्यांच्या ल्योकालाचं देलं नाही तेवढा हिस्सा मला देयेली त्यांनी.
हा मंग तर तुम्ही तिथं काय म्हणता तुमच्या वडलाचं पूर्णच केलं पाहिजे तुम्ही मग असंय आता.
मग मी कोण पळत येईन घरचे कोण जाऊ देेते मला एवढे. ते यांला माहितीय का सगळं आपलं तीकडचचं ये. त्याच्यामुळं जाय तू मला आडवीत नाही मंग कोणी. लेकरं बी नाही घरचे नाहीत कोणीच नाही.
हां, बरोबर आहे म
असंय हाव, इतकं मोठं नाही काहीच नाही, त्याच्यामुळं मलापण असं राहिलंच जात नाही, मला थोडंस काही त्यायच ऐकलं ना तर लई हे होऊन जातं. म्हणजे एक ल्योकच मानलेलं आहे त्यांनी मला.
हा, मंग काय?
बई हाव, पण मंग मी बी उभीच राहते मी नाही मागं हाटत बरं का मी लई ये अर्धी रात म्हणा, क दिवस म्हणा, कधी फोन आलं तर त्या त्याच टाईमाला निघून जाते मी.
हा, मग काय भाभी आपल्याला त्यांनी देयले म्हणल्यावर वांदच नाही तुम्हाला, तुम्हाला पण बोलायला समजा हे नाही ना. घरच्यांना बोलायला काही नाही ऐखीन.
घरचेच शब्दानं बोलत नाही मला त्यायच्या पैकी.
हा, मग तेच ना ते कशाला बोलतील मग आता एवढं दि असल्याच्या नंतर.
हाव, ते उलट म्हणते ते होते तरं आपलं एवढं सगळं झालं, नाही तर काही खरं नव्हतं.
मग
असंय ना मंग बरं आहे ना? आढाव बैठक कसं काय झाली आपली मग?
छान झाली.
हाव का.
छान म्हणा कशी म्हणा पण झाली तरी.
आता हे पा त्या दिवशी मी येणार होती बरं का, मी म महिला लय हुशारी दाखवत्या, ओय ओ गीता ताई आपलं नाही तसं.
आ.
हम्म. शिरीन ताई काय म्हणी, नका येऊ म्हणी, आता आपल्या इथीचं राड आहे म्हणी, अन कशाला येत्या म्हणी.
तुम्ही शिरीन ताईच ऐकताच का? मला तेच नाही कळत.
आता मला वाटलं बाई जाऊ दे, मो बोलती आपल्याला मैत्रीण समजून तो बोलतो आपण, आम माझं अस असं मन फ्री एकदम म्हणजे कोणा विषयी असं हम्म.
तुम्ही येणार असाल, काहुन तर अहवाल द्यायची होती बरोबर.
हा हा.
आता तुम्हाला तर माहितीये चौधरी कसं आहे, तर चौधरी ना काय सांगितलं माहिती आहे का? आता नवीन सरना काय माहित भाभी कोण कसं आहे, कोण नाही.
हा.
ज्या इथं आहे म्हणे त्यांचंच मानधन करा. असं बोलनंय चौधरी इथं चौधरीला काय सांगा भलं शिकवत बसलं होतं घाण वाणाचं. मला तर लई राग येतो त्या चौधरी सराचा, पण काय विशेष खोले डायरेक्ट. त्यालाब ना समोरची व्यक् कोण आहे काय आहे. मंग अ... मी काय केलं, मला खरं त्या दिवशी कटाळा येईल होता. मी झोपेल होती, आता म्या ये सरांचा फोन आला मी काय केलं आ दिदी आरू पाहत होती फोन, तिला म्हणलं बोल आणि त्यांना सांग बाहेर जाईली म्हणून, तिनी तसंच केलं. मग ते नाही नाही म्हणे मग ममी जवळ बसलेली येन तुला फोन द्यायच नाही म्हणती दिलं म्हणे. तिनं केला कट. मी पाच साडेपाच कॉल केला सरला एकी, नवीन सर ला नवीन नंबर कोणाला को बोलू बाई मी,, मला असं झालं. मग केला ना, मग उचलला नै त्या सरांनी. मला वाटलं महिलांसाठीच फोन केला असल,, आरसीटीच्या महिला पाठा आरसीटीच्या मग मी त्यांना व्हॉट्सअप मेसेज केला सर, मी संध्याकाळपर्यंत पाठवते.
हां.
झालं, मग ऐकना काल काय म्हणलेली माहितेय का?
हा.
नियता इन फोनच च सुच सला मस् ग घडरतीन तिंद सुनील सर्रमनी ते मग बालूसर सुनील सर होतेच चौधरी सर होतेच आही
हम्म.
काहीओ, पक्षी घेऊन तू बोलली ना म्हणे तेच कामाचा केटरी म्हणे बाकीचे जाऊ दे म्हणे. सोडा मणी, बाकीच्या बाया तुम्हाला रिप्लाय त तच रिप्लाय देणार म्हणे,, मग सरबी तेवा बस नाही म्हणे, ते गीता तशा शकणार नाही म्हणे, त्या काही कामात असेल किंवा पूरगी फोन दे नसेल तसं काही असेल म्हणे.
हा, आणि बराबरच बोलले ते.
हा,, नाही तर तूमाला आहे म्हणे,, तेच केडर कामहीन म्हणे. बघा म्हणे, तुम्ही आज त्यांची हे करताय म्हणे पण तेच तुम्हाला,, म्हणलं बरंच झालं. हे बोलले ना कधी,, नाही मग नाही नाही मग त्या दिवशी मी विचार मग बाळसत काय त्या अहो मी पण विचाराला फोन केलता म्हणे त्यांना, का ते नाही का अ यस तिच्या महिलांचे त्याची नाव विचारत होते पा बाळू सर.
हा बरोबर.
म्हणून मी बाळूसरचा फोन, आता दुपारी तुम्हाला तर माहिती ऊन्हाळा दिवस म्हणजे झोपा येतचे.
हां.
मग मी झोपेला असताना बाळू सरचा फोन उचलला माहित ती दिली,, म ते बी तेच सांगत होती, म्हणे मी झोपत मॅडमला फोन केला तर मॅडमने फोनचं उत्तरचं दिलं म्हणे,, रिप्लाय आणि तुमी अशा काऊन म्हणता म्हणे.
झालं, म्हणजे तेच तोंडार पडली मिनैच पडली. री मत म्हणलं गीता तू एखाद वळेस खोटं बोलती ते तरी सक्षित झालं.
अरे तर काय,, बरं ते एकदा झालं पाणी पाहून भुषण दोनदा झालं, दहा वेळेस तेच करायचं का नाटक आपण बी.
नाही ना,, असं घडोघडी जमत नाही, घरचं पाहावं लागतं ना आपल्याला.
मंग,, हे सर लोकांना बी काही कळत नाही बई,, मग मी स काल बोलली तीत म्हणलं एकदा ट्रेनिंग झालं सर,, तीनदा तीनदा कॉल नका करा जू म्हटलं.
हम्म.
आता आमच्या वाटणीच तुम्हीच जात जा म्हणलं, ट्रेनिंग
हा त्या दिवशी मला केलतं त्या सरनं,, शिंदे सर आहे का नवीन.?
हा शिंदेच.
हा, तर म्हनी ताई तुमचं पाणी फाउंडेशनचं झालेलं आहे का,, म्हणलं माझं झालेलंय सर. मग महिला पाठवा म्हणी म्हणलं, महिला पण कोणी तयार नाही म्हणलं आता
नाही नेमकी, भाभी माझ्या त्या चुलत नणंदाच्या लग्न होतं. आणि आपलं खरंच जमन का? मग?
नाही, लग्न असल्यावर नाही जमत ना आता सख्य कसं राहतं, सख्खी-चुलत म्हणल्यावर रागच येतो ना शेवटी.
राग येतो, त्याच्यामध्यी आमच्या देवीचा कार्यक्रम होता ना? सगळे जण तिकडे जायला होते, आम्ही नवरा-बायकोच होतो तर इथं कितीक फुगली होती बाई.
हंह
मग ते आमचे सासू सासरे महत्त्वाचे नाही की?
हा हो बरोबर.
मग तेच आता किती कर रागा आला ते काय सांगती
हं
पण त्यांना आधीच म्हणलो, तुम्ही दोघी तिथं एकाच दिवशी धरलं, दुसरी आजूबाजू धरा बा
हा
त्यांनी ऐकलं नाही मग आम्ही काय करणारे?
हं येतेत हा
हा कॉल कट करा, पुन्हा कॉल करा.
बरं चालेल.
कारण की पाच सेकंडच्या वर झाले असेल ती याला.
बरं चालेल.